हॅलो!
हा, येतोय ना?
हं, हो हो हो, येतोय आवाज. अ कुठला टॉपिक घ्यायचा?
गाव आणि शहर घ्यायचं का?
हो चालेल चालेल, नाही नाही ठीक आहे चालेल, नाही ठीक आहे चालेल
हा आता गाव आणि शहर गाव आणि शहर म्हटलं तर खूपच अ फरक असं जाणवतो आपल्याला नक्कीच म्हणजे मी लहानपणापासून गावातच राहिलेली आहे त्याच्यामुळे मला तो शहरात आल्यावर खूप मोठा फरक जाण होता गावात कशी लोक एकदम असं एकजुटीने वगैरे म्हणा किंवा मदत करणारे असतात भरपूर काही अ आपल्याला काही गरज लागली वगैरे तर ते पटकन धावून येतात. तसं शहरात वगैरे नसतंच म्हणजे शहरात कस आपण आणि आपले काम बस एवढंच गोष्टी मर्यादित असतात. पण तसं बघायला गेलं तर म्हणजे जसं काय म्हणतात फायदे असतात तसे तोटे पण असतात शहरात म्हणा किंवा गावाकडे म्हणा आता शहरात जर बोलायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी एकदम पटकन आपल्याला मिळून जातात जसं काही कोणी आजारी वगैरे पडलं तर पटकन दवाखान्यात नेण्याची सोय वगैरे असते. तसं गावाकडे नसतात गावाकडे म्हणजे अजून पण काही काही गावं अशी आहेत की त्याच्या तिथं म्हणजे रस्त्यां ची सोय वगैरे नाही तर आपण बऱ्याच बातम्या वगैरे ऐकतो प की गावात रस्ते नसल्यामुळे कोणाचा जीव वगैरे जातो तसं शहरात वगैरे नसतं
नक्कीच बरोबर आहे, हो तर नक्कीच जसं की तू सांगितलं गाव आणि शहरामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अ प्रत्येकाचे फायदे पण येत आणि नुकसान पण येत म्हणजे शहराचे पण आता जस की सांगितलं काही काही गोष्टी असतात त्या ज्या गावाकडे भेटत नाही अजिबात जस की आता हे घेऊ आपण आता त एक बाजारात बघ तांदुळची भाजी म्हणून येते तर ती गावाकडच्या लोकांना ती शेतातच असती पण कधी कधी ना अ म्हणजे ती कुठ तरी उगते तर त्यांना ती कधीतरी भेटती खायला समजा पण शहरातल्या लोकांसाठी तेच जे कोणी गावाकड त्याची लागवड करतात एकदम त्याची शेती करतात किंवा तर ते त्यांना पूर्ण भाजी खायला भेटते भले इथे विकत काय असे ना पण भेटते ना जेव्हा पाहिजे तेव्हा आपण जाऊन आणू शकतो तसं गावाकडे जचं नसतं किंवा गावाकड खायची जरी हे आवा म्हणजे खायची इच्छा जरी झाली तरी पटकन ती लगेच अ उपलब्ध होत नाही बरोबर आहे की नाही.
बरोबर.
आणि अजून सांगायचं झालं तर गावाकडच एक निसर्ग शांतता असते गावाकड. आणि शेजारी पाजारी पण म्हणजे सगळे ओळखीचे असतात जवळपास गावातले तर अ काय चाललंय कस चालय बरं चालय का प्रत्येकाच आपल्याला माहित असतं. ते कोुणाच्या आयुष्यामध्ये काय काय चाललंय तर तस तू जस सांगितलं तो अनुभव मला खूप मोठा म्हणजे आलेलं आहे जस की मी गावाकडे असताना असंच होत सगळं की विचारायचं. तो आता गावाकडे गेल्यानंतर खूप वेळा जर माहेरी जरी गेला तरी शेजारच्या का ग एवढ्या वेळ. का बर येतीस एवढे वेळ आ चांगलं नाही वाटत म्हणजे तेच म्हणतात. लोक नाव ठेवतात आणि तेच खुद म्हणतात माझ्यासोबत. मी तर त्या एकाश जाण्यामुळे तिच्या त्या विचारण्याला घाबरून. घाबरून आणि आता गावाकडे जायचं बंद केलं आणि. इथं बघ आता इथं कसं माहित आहे का शेजारी आहे ती एक मुलगी आणि मला कसं वाटत जेव्हा मी हा नवीन फ्लॅट घेतला तेव्हा मला असं वाटलं अरे यार जुन्यावर वर मी आले भाड्याना राहायचो तेव्हा वाटायचं कि माझ्या वयाचं कोणीच नाही बाई इथे सोबत माझ्या वयाचं कोणी असत तर माझं तिच्याशी किती जमलं असतं ना. आणि तुम्हाला तस माझ्या वयाचीच सोबत भेटली पण ती आजीबात बोलत नाही बाई जे दरवाजा लावून बस ते ती म्हणजे जवळपास मला इथे येऊन दीड वर्ष दीड वर्षात ती पंधरा वेळेस सुद्धा बोली नसेल मला.
हा हा हा
इतकं जवळ जवळ असून म्हणजे काही दुखलं जरी माझं बाळ किती जरी जोरात रडायला लागलं तरी सुद्धा काहीही घेणं दे नाही कंटिन्युअस ते दरवाजे लावून बसायच आतमध्ये कुणाशी काही घेणं देणं नाही का काहीच नाही. आता भरपूर वेळा इथं फ्लॅटमध्ये काय काय होतं. आतमधून दरवाजे लागतात कधी कुणाचं काय काय प्रॉब्लेम होतात, पण नाही लक्ष नाही देत बाई आणि म्हणजे आधी तरी मी राहायचे का, तिकडे थोडस बरं होतं. पण इथे तर अजिबात लक्षच देत नाहीत बाई कोणीच.
हो. ते आता फ्लॅट वगैरेची पद्धत आहे ना त्याच्यात जास्तच म्हणजे माणुसकीच राहिले नाही असं म्हणायचं गेलं तरी काही अ वाईट नाही ठरणार आणि गावात कसं असतं, गावात जरी म्हणजे लांब लांब जरी घर असले ना तरी त्यांचा रोज संपर्क तरी होतो म्हणजे गावात अस फेरफटका मारण म्हणा किंवा अस काही असलं की लगेच. ते येऊन बसतात. गावात कामं वगैरे आवरली की एकमेकांच्या घरी जाणं म्हणा बसणं म्हणा तर ते होत तसं शहरात नसतं शहरात तर समोर समोर एकदम समोर जरी ते राहिलेना तरी त्यांचं आठ आठ दिवस दर्शन होत नाही
खरंच आहे बाई ही गोष्ट तर खरंच आहे, आणि माझ्या गावाचं तर कसं होतं थोडस म्हणजे गाव, असं म्हणजे एका चित्रात कसं गाव व गावाचं वर्णन केलेलं असत एक गाव छोट तस तिथे अ हात मोजणे इतकीच लोक एक छोटीशी शाळा, ती पण जिल्हा परिषद आणि मग तिथून असा रस्ता जाणारा एक नागमोडी अ तिथं एक नदी मंदिर असं नाही का, सेम माझं गाव तसच आहे. अगदी चित्रात वर्णन केल्यासारखं आणि तिथे सदानंद महाराजाचा मट आहे बघ, त्यांचं पण खूप म्हणजे लोक तिथे ते एक आमचा सप्ताह सप्ताह म्हणून असतो वर्षाला एक तर त्यांची पण एकशे पस्तीस का काहीतरी ते झालेत तर आम्ही कुठलंही म्हणजे सण वगैरे, आता समजा आपण माहेरी नाही का जातो दिव वगैरे आम्ही ते तरी जात नाही. पण त्या सप्ताहाला आम्ही आवर्जून जातो म्हणजे जातो आणि सगळ्या मैत्रिणी येतात जवळपास म्हणजे माहेरी त्या वेळेला ना दिवाळीला कोणीच जात नाही, का तर आपल्याला सप्त्याला जायचं म्हणून असं.
हो तो कार्यक्रम आधी पण अस लहानपणा पण असणार तसच मा माझं माहेर म्हणजे माझं माहेर हे ते आदर्श गाव आहे आणि सासर पण आहे माझं सासर पण एकदम अस निसर्ग संपन्न आहे मला माहेरपेक्षा मला माझं सासर एवढं आवडतं ना. कारण तिथं एकदम असं एकदम शांत वाटत. आणि गा घरी कस, आमच्या घराच्या मागेच शेत वगैरे आहे. त्याच्यामुळे ते एकदम म्हणजे निसर्ग समृद्ध म्हणतो ना आपण. तस वाटत. ती विहीर आहे ग मागे. ते शेत आणि शेतात ऊस वगैरे लावलेला असतो. जेव्हा पण गेलो ना. तर शेतातल आपल्याला ताज-ताज अन्न खायला भेट त. तसं इथं शहरात नाही. शहरात कुठली पण गोष्ट असली ना आपल्याला पैसे द्यावे लागतात. तिथं गावाकडे कसं असत. त्यांच्या शेतात वगैरे असल की लगेच एवढ्या म्हणजे आपुलकीने ते देऊन पाठवतात. की नाही हे शहरात राहतात. यांना म्हणजे खायला तिकड भेटत नसेल. म्हणून ते अं आनून देतात आपल्याला. एकदम प्रेमनी.
जे अ मी जिथे राहते. तिथे तरी मला असा अनुभव म्हणजे आहे की, म्हणजे गावाकडच्या गोष्टी भेटतात. त्या पैसे देऊ इथ सगळे काही भेटतात. हा मुंबई पुण्या-पुण्याला पण भेटत असेल मे बी. पण मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी थोडस अ हे नसल भेटत तर, त्या लोकांचं थोडस म्हणजे छोट्याश्या जागेत ते सो हेये ना ग. मोठंय तर थोडस प्रॉब्लेमचे. एवढ्या मोठ्या शहरात म्हणजे ते शहर आणि मग आपल्या शहरातला पण खूप फरक पडतो.
हो तेच. आता आपण इथून वस्तू एखादी घेतली ना. अन गावाकडे सांगितली ना ही वस्तू तू एवढ्याला घेतली तर, ते गावाकडे म्हणतात हे तर आम्ही फुकटमध्ये देतो. आता एका अनुभव सांगते तुला. अ गुढी पाडव्याला नाही का, आपण ते लिंबाचे पानं वग गैरे आणतो. फांद्या आणतो ते निंबाच्या. तर ते हे इतकड तर विकतच घ्याव लागत. तर नक्कीच ते गावाकडे बोलताना, हा विकतच घेतात ना. कारण इथ जवळपास झाड वगैरे अस नस तात. आणि असलं तरी लोक त्याची झाडाखालून जातात. पण नाही घेत. म्हणजे अ त्यांना कस तरी वाटत. कारण विकत भेटत. कोण झाडला लटकत बसणारे.
म मी तेच म्हटलं. शहरा-शहरामध्ये पण खूप फरके. आता जस की मला मी जिथे राहते ना, तिथे आम्हाला अस काही नाहीय. गावाकडच्या सारखंय. जर मी आमच्या मंदिरात गेली ना इथं सोसायटीच्या तर कुठल्याही झाडाची पानं म्हणा, फळं म्हणा. ते सगळं मिळून जाईल.
हो ना.
अ फळ नाही म्हणा. फळ फळाच्या आहेत झाडं. पण फळं कुणी ठेवतच नाही ना. पण तसे म्हणजे ह्याच्या मोस सम मध्ये आहेत. भरपूरे तिथं. फळाची झाड म्हटलं तर, पेरूचं झाडे. पपईचं झाडे. अजून जांभळा जांभळीचं झाडे. अजून ह्याचं झाडे. कशाचं? अ नारळाची झाडयेत. पण त्याला अजून नारळ नाही लागले. पेरूचं झाडे. तर भरपूर फळांचे पण झाडयेत. आणि फुलं तर बरं सगळेच आहेत. असं म्हणाल काय हरकत नाही. ह म तिथून हक्काने जाऊन आणू शकतो आपण. बेलपत्रय. सगळंय बाई तिथे.
हो ना चांगलंय. मला तर प्रत्येक गोष्ट अस विकत घ्यायला लागत. आणि मी सांगते ना आईला फोन करून, आई म्हणते अगं मी पाठवलं, म्हटलं जवळ राहिल. कारण चारशे किलोमीटर लांबे ते. जवळ राहिला असतं तर म्हणजे तिचा इतका जीव जातो ना की ही वस्तू आपण अशीच - इथं कुणाला पण देतो टाकून देतो किंवा काय? आणि ह्यांना इतक्या पैसे मोजून घ्यावे लागते.
आणि माझी म्हणजे हा माझी एक मी एक आहे बघ इंस्टाग्रामला इकडचीच ये आपली भारतात- ती आणि ती कुठे ऑस्ट्रेलियाला का काहीतरी राहते. तर ती पण असं नवनवीन रेसिपीज वगैरे करून टाकते अ त्या मुलाच नाव ये बघ. आणि त्याला इतके मोदक आवडतात तर ती त्या देशामध्ये - मोदकाच म्हणजे हे करती ऑर्डर घेती आणि विक-
अरे वा छानच ये की हा आपल्याकडचं तिकडे भेटत नसेल ना.
हा म्हणजे ती नवीन नवीन असच काही पण बनवत राहते बघ मोदक म्हणा किंवा मग आंब्याचा रस आंब्याचे मोदक किंवा वेगवेगळे कुठले तरी फ्लेवरचे मोदक अस
अच्छा-अच्छा-अच्छा
आणि विकते.
हम्म गावात-गावात म्हणजे असं वाटतं की कधी-कधी गावात जायचं आणि राहायचं म्हणजे एखादा महिना आम्ही कोरोनात गेलेलो. तेव्हा तर खूप छान अनुभव आलेला होता म्हणजे आमच्या गावात तेव्हा नव्हता एवढा कोरोना आणि भाजी वगैरे तर ताजी शेतातली आ काढून आणून ते विकायचे वगैरे आणि पाच रुपयात एवढे मोठे दोन जुड्या तीन जुड्या असे द्यायचे ते आणि इथं पाच रुपयात काहीच मिळतच नाही आम्हाला शहरात इथं. ह
अगं आता तर उलट झालंय उलट मी तरी इथे म्हणते ना मम्मीला मम्मी मी एवढ्याला घेतलं तेवढ्याला घेतलं असं सांगते ना तर मम्मी म्हणते बाई आम्ही आम्हाला तर पैसे देऊन सुद्धा विकत भेटत नाही ये लवकर गावाकड.
अरे बापरे म्हणजे असा कुठला एरिया ये. म्हणजे तिथं शेती शेती वगैरे आहे का?
शेती वगैरे आहे पण गावातले लोक कस अ सगळे ऊसाची शेती. ते किंवा सोयाबीनची शेती असं आमच्याकडे भाजीपाला वगैरे कोणी नाही लावत.
हा बर बर आहे म्हण च्या सासरी भाजीपाला वगैरे ना भरपूर म्हणजे इतक वेगवेगळ आणि ताजा म्हणजे माहेरी तर नाही. माहेर पण माझं गावच आहे पण तिकडं नाही एवढं म्हणजे भाजीपाला वगैरे. ताजा भेटत पण सासरी खूप भाजीपाला ताजा- दही दही सुद्धा पाच रुपयात एवढं मोठी वाटी भरून दही अ ताक विकायचं म्हणजे जे पाहिजे ते भेटून जायचं गावात आणि ते पण अगदी कमी किंमतीत. तेच दही इथं घ्यायला गेलं तर वीस रुपये आपल्याला मोजायला लागतात शहरामध्ये.
हो बरोबर ये ते तर इथं फ्री मध्ये ताज ताक झालं की अहो शेजारनी पाजारनी ला ताक घेऊन जा.
हो आ अक्षरशः ते कढी वगैरे करून ते पण आपल्याला प पाठवायचे की नाही मुलगा तुझा लहान ऐ तुला त्याला आवडत म्हणून तस इथं शहरात नसत हाय का नाय हम्म काही करायचं म्हटलं
देतात
हो आणि काही करायचं म्हटलं की आपल्याला म्हणजे सगळं विकत घ्यायला लागत. तास लागत पण त्याला येना जशी गावाकडची चव असते ना तशी चव नसते आता दही वगैरे म्हटलं ना गावाकडचं इतकं छान आंबट असतं आणि खूप छान चव असयं म्हणजे अ सायसारखी चव लागते तशी इथं दही घेतली ना त्याची नाही लागत चव वगैरे असं का असत काय माहित
हा चालेल टाइम झालाय थांबूया आपण
ठीक आहे हो धन्यवाद छान वाटलं तुझ्याशी बोलून